काय करायालासा
काय नाही बघ बसले
ह मी पण बस नाही बाबा
ह नाही अजून आता लई आवरायचं
हा माझ बाकीच आवरलंय अजून जेवणाला घालायालागलोय
हा हा माझ पण अजून जेवनाला घालायचंय बाकी म आवरलंय सगळ
तब्येत कशी आहे आणि आहे की ह ह आहे की मस्त
हम्म ह
काय चालूय मग आता?
नाही बघ निवाांत, आज जरा एक कार्यक्रम होता.
हा हा कसला कार्यक्रम होता?
चा कार्यक्रम होता आज
हा हा मग सगळी, फॅमिली गेलेला सा का?
फॅमिली सगळे
हम् हम् कस झालं मग प्रवास?
प्रवास काय नाही इथून एक किलोमीटरच्या अंतरावर होतं, म्हणजे गावाच्या थोडंफार जरा जवळच होतं.
हम ह हम् हॉलवररती, होतं का दारात?
ह
ह हा आत्ता शक्यतो करून, कोण पहिल्यासारखं दारात
नाहीत होय सगळ हॉलवरच असतय आणि ते हॉलवर असल कस म्हणजे घरात पण काय घाण होईत नाय बाहेर
होय आणि धावपळ होतेय जास्त
आणि बाहेरच्या बाहेर सगळं मॅनेज होतय त्यामुळ काय वाटत नाय.
हा हा आता सगळे जास्त आमच्या कडे पण शक्य लोक बाहेर
जावळ, बारस लग्न सगळ सगळ टोटलं पूर्ण जे कार्यक्रम असतात ना ते सगळं हॉलवर अव्हेलेबल म्हणजे असं अ हे खयल जातय करतच नाहीत पहिल्यासार का आता दिवस होय.
होय होय आता सगळं म्हणजे ते आता फे म्हणजे हे झाल्याल ट्रेन ते आल्यावर सगळे जण हॉलला कर बडे, जावळ, बारस, तेन सगळंच आता हेला
होय आणि बघ की पहिलं कसं असायचं लग्नादिवशीच त्या हळदी त्या हळदींची सकाळची गडबड तेन आता काय नाय आता आता आदल्या दिवशी हळद
मेंहदी एक दिवस साखरपुडा एक दिवस त्यांचे ते व्हिडिओ तेन नवीन नवीन ट्रेंड काय काय आलत तशी करत्यात पहिला कस सगळं एकाच दिवसात सगळ सकाळी हळद झाली की साखर चुडा चुडा झाला की हळद हळद झाली तर झाल एका दिवसात सगळा कार्यक्रम
अ होय पहिल कार्यक्रम एक का दिवसात करते.
खरं त्या कार्यक्रमात ती मज्जा होती.
आणि तो कार्यक्रम तयार म्हणजे एका दिवसाचा कार्यक्रम हे कराय साठी जवळ जवळ दहा पंधरा दिवस प्लॅनी‌ग असायच आता तस च नाही.
आताय एकदम डायरेक्ट होय. आता डायरेक्ट उद्या लग्नात म्हटलं तर आज सगळं नियोजन लागलंच. पहिला कस आहे हो आणि ते पूर्वीचे लग्न दारात होते ती खूप वेगळी मजा असायची आता जास्त एवढं वाटते. भारी खरं, पूर्वीचं ते भारी वाटायचं त्यांचे.. ते रुढी-परंपरा काय काय करत आहेत ते काही
म्हणजे हं आधी चार-पाच दिवस लग्नाची तयारी पाहुणं पै आता नाही, आता हॉलमधूनच पाहुणं. पैशाला झाकण.
होय आणि रहायला पण घर. गजबजीत असल्यावानी असं काय वेगळंच असे उत्तेजन मिळतंय आपल्याला.
होय, वातावरणच ते वेगळं असतेय.
आणि आता हॉला लग्न त्यामुळे तिकडल्या तिकडं अक्षद टाकत्यात तिकडल्या तिकड गायब. पूर्ण करत्यात अन तिकडल्या तिकडच जात्यात घरल्या
ह
होय. आमच्या एड पण सगळं आता हॉल वरतीच. कार्यक्रम करत्यात.
होय, हॉल वगैरेच असतं.
हो. तुमच्या गावामध्ये हॉल आहे का?
हॉल भरपूर चार आहेत, चार हॉल आहेत. हं.
हं, बाकी आणि सगळं व्यवस्थित?
काय व्यस्त
मी पण मस्त आहे.
ह ह ह
हं.
बाकी मग वातावरण काय?
वातावरण काय नाही. पाऊस कधी चालू? काय माहीत? उष्णता तर खूप आहे, तुमच्याकडे?
आमच्या इकडे पण काही पावसाचं नाही वातावरण.
हं हं
पावसाच काय वाट
अधदी पाऊस चालवते कायमेत गेल्या वर्षी तर मे महिन्यापासूनच पाऊस चालू झालेला आता मे महिना संप तला तर अजून पाहत चालू
होय वातावरण सगळं उष्ण होत बाकी मग आज काय हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो म्ह